तुझं पूर्ण नाव काय आलं?
हम्म आवाज येतोय का माझा व्यवस्थित?
हो, येतोय येतोय बोल
काय नाय म चं नोकरी केली. किती आता एक महिना आणि पाच दिवस झाले सहा दिवस.
मला पण काल असं कळलं की, अजून एक आय टी सेक्टरमधली कंपनी ये. त्यांनी पण असं एका रात्रीत बंद
हो, हो आहे ना, हिंजेवाडीची कंपनी ये एकशे वीस नाही सहाशे लोकं एक एका रात्रीत बेरोजगार झाले होते. हूं खूपच त ते तसच चाललंय सगळीकड
लोकं कोविड सारखं ट्रीट करतायेत का सगळ्या गोष्टी?
हं, नाय आता सध्या मार्केट खूपच बेकार ये. मार्केटची हालत खूप खराब आहे सध्या. तर सगळे कडकच आहे.
आता ते कळतच ये की महागाईमुळे आणि ह्याच्यामुळे आता मी पण खूप ठिकाणी जॉबच हे केलं अँप्लिकेशन दे रिझ्युम पाठव सिवी पाठव हे सगळं केलं पण काहीच नाही होत ये आणि कुठेतरी. आर्टिफिशियल इंटेलिजन इफेक्ट करतंय.
हो हो क् आर्टिफिशिल इंटे माझ पण नो करी त्याच्यामुळेच गेली, आमच्या पण कंपनीच जे काम आम्ही करत होतो. ते आता काम ए आय करू शकत खूप सोप्या रीतीने त्याच्यामुळे मग आमच्या कंपनीला म्हणजे काही हेच नाय त्यांना महसूलच काय भेटत नाय. तर त्याच्यामुळे ते म्हंटले की आम्ही बंद करतोय काम ते आमची कंपनी तोट्यात आहे सध्या आम्ही तुम्हाला पगार वगैरे काय देऊ शकत नाय. म्हणून मग त्यांनी कंपनी बंद केली. महिन्याचा पगार दिला आम्हाला एक्स्ट्रा म्हणजे नोटीस पिरियड जे असतं आपला तसं तेवढा आणि मग बंद केलं. आता मी पण किती एक महिन्यापा सून पण शोधतोय नोकरी भरपूर ठिकाणी अँप्लाय केलं लिंक डिन झालं. नोकरी डॉट कॉम अशा भरपूर वेबसाइट वर. सगळीकडं टाकतोय रिझ्यूम पण काही होत नाही असं ते वॉक इन. जे असतात. नोकरी साठीच आहे. वॉक इन इंटरव्ह्यू म्हणतो आप तिथं पण भरपूर. ट्राय केलं तर आणि त्याच्यावरून पण कळतं किती बेरोजगारी बे. बेकार आहे कारण मी एका ठिकाणी वॉकिंगला गेलो होतो हो. साडेबारा वाजता त्याचा टाइम होता तर दहा वाजेपासून तिथं लोक लाईन लावून बसले होते.
अरे बाप
जागा होत्या ते माहित नाही पण तिथ जमी कमीत कमी हजार लोक मी म्हणजे मी अकरा वाजता गेलो तेव्हा दोनशे तीनशे लोक होते. मग मी जसं आतमध्येते जाऊन बसलो तर तसे अजून संख्या वाढत गेली आणि असं करता करता जवळ. च हजार लोक झाले असतील. जमा आणि ते आणि सगळ्यात मोठ. मोठी गोष्ट म्हणजे त तो जी नोकरी होती ते हे पण नव्हती म्हणजे कायमस्वरूपी नोकरी नव्हती. ते कॉन्ट्रॅक्चुल जे म्हणतो ना आपण तीन महिन्याच्या करारावर असतात ना तशा प्रकारे ती नोकरी होती तर त्याच्यासाठी सुद्धा हजार लोक जमा झाले होते. आणि असं पण आपण लिंग व वगैरे बघितलं तर कोणत्या पण नोकरीतल्या तिथं अप्लाय करायला आपण गेलो ना तर तिथ एक तासा आधी हा एक तासा आधी ते प के असलं तर त्याला शंभर लोकांनी ऑलरेडी अप्लाइड अस तिथ लिहिलं असत.
खरे खरे मी हे पण मी पण नोटीस केले की शं शंर कधी दीडशे वगैरे आणि ह्यामुळे काय? कंपन्यांचा फायदा होतो ते खूप कमी पगारावर लोक घेत.
लोक घेत.
म्हणजे त्यांच्याकडे ती बार्गनिंग पवर जाते ना मग की आमच्याकडे एवढे लोक आहेत. आणि खूप स्किल आता माझं. असं झालंय की आता दहा वर्षाचा वगैरे अनुभव आहे. तर मग माझी सॅलरी घेण्यापेक्षा लोकांना पास आउट झालेले लोक. घेऊ कमी पैशात आणि कारण क क्वालिटी मॅटरच नाही करत.
नाही करत हो कारण ते कामच असं आहे कि त्याच्यात जास्त काय स्किल म्हणजे त्यांना गरज नाही पडत असं म्हणजे ते नवीन लोकांना शिकवून आणि काम चालवू शकतात अस.
हा कामलवच असत त्या पमध्ये जच मेन कंटेंट आम तयार केलं सगळं झालं आणि मग आता ते नोटिफिकेशन पाठवायचं किंवा बेसिक गोष्टी नाही का? पुोस् नोटिफिकेशन
हम्म.
वरती थमनेल बदलायच हे बदलायच हे कोणी पण इंटर्न काम कर. त्यामुळे त्यांना आठ ते दहा हजार देऊन आठ ते दहा हजार पत्रकारितेत तर एवढी वाईट परिस्थिती आहे की आठ ते दहा हजारच देतात. आणि मुळात मीडियाला पण अ मीडियामध्ये मुलं येतच नाही आताचे ते पत्रकारितेत मेन स्ट्रीम मध्ये यायलाच नाही म्हणतात. सगळे डिजिटल ह्याच्यामध्ये जातात.
हम्म हम्म ऑनलाईन पत्रकारत पण
नाही नाही ऑनलाईन पत्रकारिता वगैरे पण नाही हे डिजिटल मार्केट टींग स्टॅटजी मॅनेजमेंट वगैरे अस त्यांना काही घेणं देणंच नाहीये की पत्रकारिता करायचे लोकांचं काहीतरी करायचं वगैरे असं काहीच नाहीये
हम्म हम्म हम्म हम्म खूप अवघड आहे जॉबच आणि मी आता हम्म बोल बोल
एबी पी माझा वगैरे हे लोक मोठे मोठे हे करतायत कि नाही का मुलांना येण्यासाठी किंवा नवीन जॉईन होण्यासाठी वगैरे परत कॅमपस रिक्रुटमेंट वगैरे पण नाही मुलांच नाही खूप क्वचित मुलं ज्यांना खरंच नाही का टी व्ही वर यायचं ए का तर फेम बी बण अच नाही तर बाकी झेंझी नाहीच येतात
हम्म हम्म हम्म पत्रकारांची प्रतिमाच एवढी असे हे झाली खराब झाली आजकाल सगळे त्याच्यामु त्याच्यात यायला पण न
नाही आणि मराठी पत्रकारितेत पगार पण नाही घेत ना
हा तेवढं तिथं आणि मेहनत एवढी करून आणि तेवढं प मग तिथं ऐक ी म जाऊन ऑफिसमध्येध्ये बसून काम करता येतो ना आरामशीर
बरोबर
ह् त्यांना फॅसिलिटीज वगैरे पण असतात तेवढ्या कॅब असते हे असते
सगळंच सगळंच असतं पण आता आयटी मध्ये पण ही बॉम्ब झाली आहे ना
हो पण जिथे आहे तिथं आहे असं काय म्हणजे ते तर आहे आता काय झालंय कि लोक जास्त झाले आणि जागा कमी आहेत असं आणि किंवा त्यांना जे जॉब नाहीय ततला भाग नाहीये नोकरी आहेत पण मग त्यांना जे स्किल्स किंवा त्यांना जे कौशल्य तुमच्याकडे हव आहेत ते आपल्या शिक्षण व्यवस्थेत कुठे शिकवले जात नाही त्याच्यामुळे काम नाहीे असं नाहीये काम पण भरपूर आहे पण त्याच्यासाठी जे कौशल लागत ते आपल्या मुलांमध्ये किंवा जे नवीन शिकून बाहेर पडतात आहे त्यांच्याकडे ते कौशल्यच नाही आहेत तर मग त्याच्यामुळे ती एक तफा होत आहे की जे आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे आणि जे प्रॅक्टिकल अ बाहेरच्या जगात जे चालतं ते त्यात ते शिकवलं जात नाही असा विषय तर मी सिव्हल इंजिनिअरिंगला होतो जेव्हा तरग आम्हाला जिथं ऑफिस तिथं कॉलेजमध्येध्ये जे शिकवायचं आणि नंतर मी जेव्हा ऍक्च्युअल साईट वर गेलो कामाला तर तिथे काहीच नव्हतं तसं तिथ तिथं सगळं वेगळंच होतं ते मग ते शिकायलाच मला सहा महिने ते वर्षभर साईटवर ट्रेनी म्हणूनच राहावं लागलं मग तेव्हा कुठे थोडासा अंदाज आला की खरं कायच असतं आणि कॉलेजमध्ये ते थेरॉटिकल सगळं शिकवतात आपल्याकडे असं आता तर थोडंफार थोडंफार फरक पडलाय की आता सहा महिने काही काही कॉलेजेस युनवर् इंटर्नशिप वगैरे करायला लावतात त्याच्यामुळे थोडस एक अ ते बाहेरच ज्ञान येत मुलांना पण अजून पण खूप बदल होणं आवश्यक आहे तर ते आहे एक त्याच्यातला पॉइंट
अरे पण जॉब जे देतय किंवा जे लोक शोधतय नाही काय एम्प्लॉईज हवेत किंवा आमला त्यांना हे माहितीच असणार आहे ना की तफावत हे ते त्यांच्यासाठी आणि ही गोष्ट नवीन नसणारये हे हा प्रश्न काय अचालक नई उद्वलाय हा ही शिक्षण व्य ता भारतातली पूर्वीपासून
आहे पण आता अजून अ हे डिग्रेड होत चालली ना अजून त्याची क्वालिटी अजून खराब खराब होत चालली कारण ते आता मार्क्स पण आता बघ पहिले दहावीचे जसे मार्क द्यायचे किंवा बारावीचे मार्क द्यायचे आत लोकांना पोरांना अठ्ठयानऊ अठ्ठयानऊ टक के पडतात आधी एवढे टक्के नव्हते पडत आधी एवढे मार्क मिळत नव्हते. हा म तेच म्हणतो तर आधी तेवढे वाईट अवस्था नव्हती आता इंजिनिअरिंगचे पण खूप सोप्पं केलंय सगळा अभ्यासक्रम ते कॉलेजमधून बरेच मार्क दिले जातात अजून एक असं झालंय की आता सगळीकडे ते युनिव्हर्सिटी जे आहेत ते स्वायत्त युनिव्हर्सिटीत झाल्या ते त्यांचे त्यांचे ते त्यांचं त्यांचच पेपर काढतात त्यांचं त्यांचंच इव्होल्युशन करतात मग त्याच्यात पण खूप ते फक्त पास करणार आणि चांगलं तुम्हाला सीजीपी ए जे म्हणतात त्यांच्याकडे वेगळे गुणवत्ताची व्यवस्था आली आधी आपल्याला ते ग्रेड्स भेटायच्या किंवा पहिल्या ह्याच्यात उत्तीर्ण झालं वगैरे तर आता त्यांच एक सीजीपीए सिस्टम अस तर ते आठच्या वर्षी जी पी ए पडलं आम तर ते त्याच्यामुळे पण ते आपल्या मुलांना ते कसे पण पेपर सेट करून तेवढे देऊ शकतात असं तर ते आता अजून तो प्रकार वाढत चाललाय त्याच्यामुळे आधी पण ते होतच तफावत होतीच श
हॅलो हॅलो हा येतो आवाज
हो हो
पण तरी असं वाटतं आणि मी जे म्हणजे माझे एक सर होते ते असं म्हणायचे की असं आपण गृहित धरू की आपण ज्यांना कामावर घेतोय त्यांना काहीच स्किल घेत नाही अस गृहित धरू पण तम्हाला ज जेन्युअनली तो वर्क फोर्स हवा असेल तर तुम्ही त्यांना ट्रेन करूच शकता आणि जास्तीत जास्त ट्रेनिंगला तुमला त्यांना तीस दिवस लागतील नंग घ तुम त ती दिवस तुम्हाला हव तम डेव्हलप करू शकता उलट मांडटसेट त्यांचा आणि कुठल्या पण कंपनीमध्ये एकदम तेच अप्लाय नाही होत तुम्हाला कधी पण ट्रेनिंग द्यावीच लागते
द्यावच लागतं हो हो हो कोणते पण कंपनी त्यांच त्यांच हे असतं त्याच्यानुसार
तर मग कंपनी हेच ना करता कोविडच्या वेळेला पण खूपदा त्यांनी अशीच न दिली
हम्म
कि महागा ये आता नाही सगळ सण होऊ शकत आणि येते आणि किती लोकांना जॉब सोडाय लागली
हो
मला नंतर मग असं जाणवलं की हे फक्त स्वतःच कॉस् कटिंग होतय आणि स शक्य म्हणून त्यांनी
हो हो हो तसच आहे हो कारण एक कला काढला की दहा लोक त्या कमी प्रकारात काम करायला उभे आहेत ना दिसतात आहे तर मग ते कशाला तुम्हाला कामाला ठेवण
एक्झॅक्टली मग आता एक्सपिरियन्स लोकांचा हा प्रॉब्लेम होतो एक की त्यांना घेतच नाहीयेत आणि मग त्याच्यासाठी मग आ वयाची आटलाव किंवा नाही का शिक शिक्षणाची काहीतरी वेग आटला जर माझ्याकडे ते शिक्षण नसेल पण माझा अनुभव असू शकतो ना त्यात कारण की अस खूप लोक जे शिक्षण वेगळ करतात आणि त्यांना कळत अरे हे शिक्षण हा शिक्षण आपल हे त्या पण आपल्याला ह्याच्यात इंटरेस्टच नव्हता पण फक्त डिग्री मिळवण्यासाठी घरच्यांसाठी
हो घरच्यासाठी हो
मग तशा त्या लोकांनी काय करायचं.
हम्म.
पण ते फिल्टर लावताय आता जे. अ जॉब देणारे लोक आहेत ना
हम्म.
ते फिल्टर लावतय असे मग आता सहज म्ह टल जात की तरुणांनी स्वयंरोजगाराकडे वळाव वगैरे
हम्म. का एवढं सोपं नाहीये स्वतःच लोकर ना म्हणजे पण त्याला भांड व लागत सगळ्यांकडे भांड